हॅलो
काय करती.
मी का काही नाही देवपूजा करत होती.
अय्या देवाच माग लागली.
मग बाई मम्मीचा पावला पाऊ पाऊलट कोण ती. माला नाई माहितीे हा आली ना.
भांडे घासती गं. काय नाही तुजं काय चाललंय. चालू हाय पोळ्या बाकी हे आमचा ही पोळ्याच बाकी हे.
हो ना बाकीची झाला स्वयंपाक.
हा झालं मेथी मेथवणी.
हम्म. पोळ्या तेन केला.
हा.
आम्ही बटाटूची भाजी केली.
वा. हा मला त्याची रेसिपी सांग मला मी कधी खाल्लेली नाही ती भाजी.
अग बटाटे एकदम छोट छोट बटाटे राहता ना
हा हा
हो ते आपल्या काय मसाल्यात टाकायचे आणि करायचे संपल. छान लागत हे उकडून.
अच्छा अच्छा ते खाता ना त्याच्यात मसाला राहतो का पण.
डायरेक्ट भरून नाही ग तसेच आवडत आमच्या इथं जसं फोडीच करतो ना तसं ते हम्म कट करायचे अस छोटे
अरे बाप रे हा त्याला काहीतरीे नाव आहे मी हिंदी मध्ये ऐकली ती भाजी.
हा त्याला हाय ना काय म्हणते त्याला ना काहीतरी हाय. आम्ही पहिले आमचे बटाटा होते तेव्हा कायम करायचे. तो आता तिथे विकायला गेलो होते बाजारात घेऊून भाजपाला आणायला विकायला गेलो ते म्हणतेत
अच्छा ते म्हण वेगळे राहते का ते छोटे छोटे बटाटे.
छोटे छोटे राहते ते एकदम.
अच्छा अच्छा मला वाटलं आपली मोठे यांच्यासारखी
नाय नाय मोठे नाही. छोटे छोटे राहते एकदम म्हनजे एकदम छोटे छोटे राहते.
अच्छा हा म्हणून मते चांगलं लागत असंल. मी ते मोठे बटाटे इमेजिंग करत होते. म्हटले एवढं कसं काय ते, कसं लागलं. कच्च- कच्च.
छोट्या छोट्या राहत्या. आवडतय आमच्या इथे सगळ्यांचे आवडतय.
अच्छा. आमच्याकड नाही करत कधी.
त्याला बटाट्याचा प्रकारच नाही आवडत. कोणतं, काही करा बटाट्याचं.
आम्ही, बटाट्याच्या लय प्रकार करतो.
हा, का. मला तर बटाटा, फक्त ती पिवळी भाजी केली तर. कोरडी.
आमच्या इथं, पिवळी आवडत्या. लाल सुकी भाजी आवडती. आंगच्या रशीची आवडती. वांगे बटाटे आवडत्या. पातळ बटाटे त्या आवडात्या. परत अ काय? हयाच्यात टाखून आवडतो. शिरा सुधा करता येतं. हा, बटाट्याचा शिरा पण करता येत. उपवासाला करता ना. आवडत येत सगळ्यांनला. खात सगळे.
करा बटाटे.
करायच. आम्ही मळ्यात राहायचो तेव्हाय ना बायटाटू होते घरचे. एक दिवस सुके, एक दिवस पातळ, एक दिवस आता नाही का, दोन -तीन वर्षापासून लॉकडाऊन नाही का झालं. तेंव्हा होते ना.
हा, हा.
तेव्हा दोन वर्ष होते बटाटी. हम्म, आता नाही घरी. जागाही नाहीय ना, आता. करायच. करायच आता. ह. तिकडून
गेली. नाही आगं थांब ना.
काय मनती? बाकी. तिच्याकड दे ना. तिच्याकड
चाललीच होते. ह काही नाही, झाल्या का पोळ्या? अजून नाही झाल्या. एवढं
आमच्या काय एक न दोन पोळ्या हाय त्याज्यात, चुलीवर करतो आम्ही. चुलीवर हवा आली. अ हवा लागती बाहेर. करतो.
किती ताणय गं.
मग बाई. तरी म्हणती मजाय.
हम्म.
एवढं गरमाटच. हा चालूय ना. पेपरय बाई आता.
गरम नाही होत का इथ? बाहेर करतो ना. हवा येती.
अच्छा, अच्छा.
गच्चीत बाहेर.
हो.
हम्. नाही तर हवा.
हम्म- हम्.
बाकी, अजून काय चाललंय मग?
काय नाही, बसले.
टी व्हि लाव ना गं. आमचे पाहुणे गेले तर बाई टी व्हि पाहिना कोणी. हा.
पाहुणी पोर गेल्यावर-
हो ना. सक्काळपासून टी व्ही चालू नाही करेल. आताशी केली.
बरय ना. आमचं तर पोरांच्या अभ्यासामुळे- टि व्हि च बंद आहेे. बॅलेन्सच नाहीए टाकेल.
बरय म आमच्याकडे अभ्यास, एवढा सिरियस अभ्यासालाच कोणी नाहीेए.
आमचं मेन आहे ना आता. दहावी आठवी गरुं ते-
हा हा.
हम्.
तुमचे अजून सगळेच चिल्ले पाले-
हा अभ्यासच नाही करती म. लगे- टी व्हि पुढे जाऊन बसत्या. त्याच्यामुळे टी व्हित बॅलेन्सच नाही टाकला. हा ना.
हम्म.
मग आमचेही तशेच करायचे. शाळेतन आले कि लगेच टी व्ही पुढं-
हा का?
हा. मी त्याच्यामुळे बॅलन्सच टाकलेला नाही. मोबाईल राहतो सगळ्यांकडे. बसते मोबाईल पहात.
ह
बाकी काय चालंलय मग? चहा पाणी झाला?
हा झाला. मगाशीच.
हम्. हम्म.
हम्म. दूध आलं का नाही?
दुध नाही आलंय ना अजून. येई येईल ना आता.
ह. जातो का घेऊन तो?
हा.
विकायला घेऊन जाते?
हा मम्मी बसेले. आता येईल ते मग मखमलाबादला जातो. तिकडून येतो डेअरी मधी.. हम्म.
का ग, इकडे येणार होती ना त्या दिवशी?
म येणार होते. पण ह्यांनी नाही आणलं. म्हणजे आलेच नाही तेच नाही आले.
हा. हां.
हम्म. येणारे पण मग अजून फिक्स नाही तारीख. कधी येतो कधी नाही. हम्म. मम्मी.
काय नाही पाहते टी व्ही आता.
हा ना, टी व्ही पाहती का? मज्जा आहे मग. जवर सुट्ट्याये तवर घे टी व्हि पाहून.
हा बाई. आता घरी इथं बोर होत, अन कॉलेजला गेल्यावर बोर होईल तेव्हा घरी राहावं वाटत.
तसच राहात कंटाळ येतो. न घरी राह्यल- कंटाळा येतो.
घरचे अजून बोअर करता. हम्म.
बाकी?
काय नाही.
हम्म.
अजून काय चांलय?
काय नाही बघा तुमच्या घरचे कुठं गेले?
आमच्या घरचे दोघं नाशिकला गेले गेले ते गाडीचं काही काम होत त ना हम्म.
तुमचं फिरायला जायचं काय झाल?
आमचं कॅनसल. पोर आजारी झाले पोर आजा री झाले म्हणून कॅन्सल केल आम्ही.
हा पोर आजारी झाले.
हम्म.
का एवढं गागट केलं असंच होतं आ आमचं असच होत.
नाही ना.
हम्म. ते असं या लोकांसारखं पाहिजे डायरेक्ट जायचं आदल्या दिवशी सांगायचं.
हम
ते मावशी सारक.
अ तस का शॉपिंग आणि ते करेगत. का सांगती.
माझं असच होतं दरवेेळेस. एवढा गागड करते शॉपिंग करते.
जायला
आता कॉलेजची ट्रिप होती, दोन दिवस आधी कॅन्सल झाली.
खय्या
किती शॉपिंग वगैरे सगळं झालं होत
हा म्हणजे घरून पाठवलं नाही का डायरेक्ट कॅन्सलच झाले
हा यांच दुसर फिरायचा प्लॅन चालू हम्म
बरे ना
असं पाहिजे बहि नशिव आत्ता फिरून आले आता फिरून अरे तरी पुढचा प्लॅन चालूच हा तेरा आहे
हम् हम्म
ह चाल मी जाऊ न कठतरी
हम्म आधीच प्लॅन करू पण तुला उपरे जाला
विलेल ह चाले ना घेवर
याचं झालं नाही का पोळ्या तर उभ्याला का
ज्याच त्याच्यातूनच गागाठत होात दुसरं लाटण आणल बसले पोळ्या करत. हम्म
किती वर्षेत झालाय ग हा.
हम्म
बसतो का शाळेत? शाळेत जातो?
जातो ना.
हम. बर कर स्वयंपाक ठेवते हा हा हा चाल
हम्